हॅलो.
ह अगं मला, हो हो हो येतोय, येतोय, मला लक्षातच नाही आलं ग हे.
हा म तेच, आपल आयुष्याचा लिमिट, ड तर आपण नाही मुलांना एवढं हे करायचं, त्यांना छान शिकवायचं, त्यांना फोर्स पण नाही करायच, शेवटी त्यांच नशीब पण थोडंफार आहे ना, काहीतरी.
बरोबर हम् ह ते मानतेस का तू आणि ते देसि निवड
त्या गोष्टी हा मला पटतंय त्या गोष्टी कारण काय होते आता जास्त ति असं म्हणजे समाजात बघतोय. ना की मग दोन मुली असल्या कि मग मुलगा हो आता होणार मगं नवस करत. कर अर मग होऊ दे ना काय व्हायं ते होऊ दे हात तोंडाला आलेली मुलं कुठरी फिरायला जातात आणि कुठेतरी दरीक पडून मरतात कुठेतरी ते पाण्यात झत जाऊन मरतात. अस काहीतरी होत आईठी किती वाईट आहे की आपल्या डोळ्यासमोर आपलं मूल मरतेलं बघणं ह्याच्यापेक्षा देवाला म्हणा ना कि देवा मला काय पण दे खरं मला ते शेवट पर्यंत टिकणार दे त्याच्यामुळे माझं नाक कट होणे असं काहीतरी दे मग मला पण आता एक मुलगी आहे मला सगळेजण म्हणतात ह तुला एक आता मुलगा हो दे मुलगा हो दे तो औषध घे नाही म्हणत मी मला होते मुलगी एकच खर एकाला दोन काहीतरी हो मी एकटी पडली तशी माझी पोगी एकटी नको पडायला.
खर मला असं दे की जे मला आयुष्यभर पुरेल मला ते आयुष्यभर नाही नाही नाही आहे मी एकटीच आहे माझ्या आजीला पण म्हणजे मम्मीला पण तसंच आणि मला पण पहिली मुलगीच मग मला पहिल्यांदा इच्छा होती हा आजीला दोघी बहिणी होत्या खरं भाऊ होता तो वारला मम्मीला पण मी झाली माझ्या नंतर दोन मुलं झाली ती पण वारली आणि मला मुलं इच्छा होती पहिल्यांदा की मुलगा व्हावं का आजीची मम्मीचीछा इच्छा पूर्ण होईल ना म्हणजे त्यांना मुलगा नाही आहे म्हणून ह्याच्यासाठीठी मला मुलगा पाहिजे होता ते ती म्हणजे होती मम्मी तोपर्यंत मग आ मम्मी वारले आता आजी किती आयुष्य आहे म आताणत नाही. मला अपेक्षा देवाला म्हण तुला जे द्यायचं आहे. ना ते दे नाही मला बघायचंच आहे की तू माझ्या नशशीबात काय वाढून ठेवय मला माझं नशीब आजमावायचं मला नकोयत कुठ औषध तुला काय द्यायचं ते दे बघणार आहे म्हणतोय मी पण
बापरे पण मग तुझ्या् ह् तुझ्यात खूप प आलंय पण बरं का म्हणजे काय असतं ना ते जाताना सगळे ते आशीर्वाद असतात. ना ते तुझे खूप ब्लेसिंग खूप आहे तुझ्याकडे
आता कुठल्याच अडचणीला नाही भेट कुठ कुठल्याच अडचणीला जरी मला एक सोडलं ना तरी ह आयुष्यात मी कस तरी माझं पोट भरू शकते भर मला कुणाच आधरण असू दे मी भरू शकतेो आणि ज्यावेळी मला वाटेल की मला कायच होय म्हणजे होणार नाही कामं आणि आता माझं कोण करू शकणार नाहीे. या जगात एकटीच आहे मला कोणच नाही त्या मी अन्नपाणी सोडून एका ठिकाणी पडून म्हणजे मरून जाईन खरंच एवढा तर म्हणजे मन इतकं आतन स्ट्रांग झालं ना मम्मी वारलेपासून अशी कुणाची कशाचीच आशा धरली नाही हा मग मला हळदी कुंकवाला बोलवलं नाही दिलं नाही नाही नाही दिलं त्यांची इच्छा
बरोबर म्हणजे तू एक्सपेक्ट कर ना सोडलं लोकांकडून
सगळ्यांचं एक लोकांचं नाव मी आपल्या माणसांचं कडनं पण एव्हा ना माझी मुलगी सुद्धा तर मी मला काही लागलं तर आपण मुलगी विचारयला पाहिजे ना आई तुला काय झालंंवढं मम्मा काय दिला असो ग तिं लक्षण न नाही विचारत मिस्टर पण सकाळी गे कामाला संध्याकाळी येतात मग त मला काय आलं त्या काम मोज्याचं असतं ना गॅरेजचं काम असतं ना मग हाताखाली कामगार वगैरे असतात हा स्वतःच मग ते कंटाळून झोपतात. मग त्यांच्याकडन आपण अपेक्षा नाही करत की त्यांनी विचारलं नाही मला आपल्याला बरं नाही पैसे घ्यायचं असतात पैसे दवाखाया जायचं औषध गोळ्या घ्यायचं. खायचं मस्तपैकी आणून टाकलेलं अस ते घरात करायचं निवाण झोपायच अशी जगात. भरपूर लोक आहेत की ज्यांना करून खायचं आहे खर त्यांना हात पाय नाही आहेत करून खायसाठी डोळे नाही आहेत दिसत नाही. आणि आपण एवढं न नशीबवान आहे की आपल्याकडे सगळं आहे. फक्त करून खायचंय आणि दुसऱ्यांना घालायचंय.
आणि उगाच पण हे करत बसतो बरोबर आणि किती बेसिक आहेत ग या गोष्टी खूपच
अहो काय नाही आयुष्य राग आणि मातीच होणार आहे किती पण जाळलं तर राख होणार आपल्याला पुरलं तर माती होणार आहे शेवटी काय आहे. हे त्वचा आणि हे स्कीिन आणि हे छान दिसणं आणि ती सोसायटीतली माणसं आणि ती लोक. बोलतात काय आहे काय नाही. आणि ठराविक वय झालं कणी ती त्वचा पण काय उपयोगाची नाहीय. ती पण निस्तेज होत्या मग काय आपण जे. करेल कर्म तेच आपल्यासोबत येणार आहेत आणि तेच आपल्या मुलांना हे करणार आहेत. सारखं हेच म्हणायचं. की माझं आयुष्य आता आहे ना त्याच्यापेक्षा पुढचं आयुष्य एक नंबर आहे एक नंबर भारी आहे. ह्याच्यापेक्षा छान आयुष्य माझं असणार आहे असंच म्हणायचं रोज दिवसेंदिवस.
पण मग काय काय कसे असतात खूप जास्त काय म्हणतो त्याला आपण. कोणत्या शब्दा महत्त्वाकांक्षातब् काही काही खूपच त्यांना नेहमी हे अचिव करणारच मला हे अव करायला असतात गं म्हणजे ते च माहिती नाही आता माझ्यात ते का आलं मला पण नाही माहित अ ग. पण मी अशी आधी नव्हते ह म्हणजे लग्नाच्या आधीची तुला सांग. मी अजून पण खूप अगदी करिअर ओरिएंटेड नाही म्हणू शकत. त्या बाबत माझे खूप प्रयत्नही नसतात. पण मग माझं कस आहे की अच्छा हा टास्क ए नाही मग मला हा करायचाच. मनासाठी मग जो काही तो आटापिटा स्वतःचा अ स्वतःच नुकसान सगळं अगदी हे करून घेत.
हा म्हणजे करायचा प्रयत्न खरं स्वतःच्या शरीराच किंवा स्वतःचे चार पैसे खर्च होऊन जर त्रास होणार असला तर मग त्या गोष्टीला काय अर्थ नाही. असस. मग आनंदाच्या गोष्टींना वेळ द्यायचा मग काय पण असू देतो आनंद भले. मुलगी सोबत गेलो तर तिथे वाळू टाकलेली बागेत मग मिस्टर मोबाईल घेऊन. मी माझ मोबाईल ठेव बाजूला नाही भरपूर वाढू खेळलं भरपूर आजूबाजूची माणसं हो. अंगाला वाळू बिळू पोरगी पुसत होती पुसू दे म्हटलं काय म्हणतात म्हणू देत म्हंटलं. आणि उड्या बिड्या मारल्या मज्जा केली मस्तपैकी घाम गळतता तसच गेलो मेस मध्ये हात धुखलान जेवायला बसलो काय आहे. दुसरी काय आपली इमेज ठरवणार होय आणि आपण हे करणारोय त्यांना तसं नसते आपण म्हणतो चार माणसात गेलो काय मला जरा सुद्धा किंमत दिली नाही. अरे आपली किंमत आपल्याकडे असत त्यांनी दिल्यावर आपली किंमत ठरणार आहे काय.
अगदी या गोष्टीवरून तर फारत मला कॉन्फिडन्स पण जातो आणि असं जो कोणी मला फटकन बोलवून टाक आणि माझं सांगू का एवढी केस गळतय माझे सध्या म्हणजे काय स्ट्रेस असेल का काय एक्झामचा म्ह
स्ट्रेस वगैरे काही नाही तुम्हाला सांगू स्ट्रेस काय आता सगळीकडेच आहे. मेन कारण सांगू तुम्हाला केस गळण्याचं की. पोट भरून खायचं. भूक लागेल तेव्हा जेवायचं तान लागेल तेव्हा पाणी प्यायचं आणि निवांत राहायचं हे सगळ्यात भारी केस गळतीवरच उपाय आहे.
पाकी.
काय नाही तुम्ही केसांना मी आजही लावलो मग केसांसाठी हे खाल्लो. ते खाल्लं. आरे ते खाल्लं करते शरीराला पचन झालं काय तेवढे एक्सरसाइज झाली काय ते शरीर आपलं हाडांसाठी वापरते का फॅट म्हणून वापरते कशासाठी वापरते माहिते का आपल्याला आपण खातो तोय आणि एका जागी बसतोय तर काय उपयोग आता म्हणतात दोन लिटर पाणी प्या हा दोन लिटर पाणी प्या चार लिटर पाणी प्या अरे तर एखादा माणूस जर शेतात काम करत असला दिवसभर खोदत असला आणि त्याला म्हटले दोन लिटर पाणी पि जास्त पिऊू नको नाही रक्ता विरगळ ते पाण्यात रूपांतर होतील तर त्याला जमणार आहे का त्याच काम तेवंढ आहे बाबा तो दहा लिटर पिऊ शकत असला तर? कारण तेवढा घाम जातोय ना त्याचा आणि तुम्ही एसीत बसताय आणि तुम्हाला म्हटलं हे दोन लिटर पाणी प्यायच तू पी अ तू हालतच नाहीस तू काय खातच नाहीस तू नुसंत पीसी समोर बसून एस दोन लिटर पाणी पिउन काय करण शरीर त्याचा वापर कराय पाहिजे का नको
अगं सारखं वॉशरूम वॉशरूम म्हणजे मला पण
चांगलं असतय सोडा वॉशरूमला हा खरं कसं आहे माहितय ते पाणी प्यायची पद्धत आहे तुमच्या वजन सुद्धा त्याच्याने कमी होऊ शकते खरं कसं ताहाण शरीराला लागू द्यायचे नाही असं घोट घोट घोट घोट घोट घोट आपण जसं अन्न खातोय ना त्या पद्धतीनं पाणी प्यायची एक पद्धत आहे घोट घोट घोट घोट पाणी प्यायला पाहिजे जस अन्न खातोय तस ते चाऊून पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे तर आपलं वजन सुद्धा वाढत नाही आणि जेवायच्या आधी. एक तास पाणी प्यायला पाहिजे आणि जेवल्यानंतर एक तासानं पाणी पिलं पाहिजे तर ते शरीरा त्याचा उपयोग करून घेते.
अगदी नाही मी जेवताना तर नाहीच ते बंदच केलं आता पण ना स्किन व हे. पण खूप आले का आता पुरळ म्हणजे ते म्हण.
मग तुम्ही मोबाईल वगैरे वापरत असणार ना. मोबाईल बघतस ना. हा आणि साखर वगैरे खात असणार गोड पदार्थ वगैरे
अगं साखर माझा तर चहा सुटत नाही का ग बाई मला तर चहा घेतल्याशिवाय काम म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आधी चहा घेते मग कामाला लागते
आता मला एक मुलगी आहे हा पाच वर्षाचे माझं वय तीस आहे सुरू आहे मला हा तर मी लहानपणापासून चहा घेत नाही किंवा साखरेचा पदार्थ खात नाही काय
हम्म हम्म.
तुम्हाला पटणार नाही मी आता सासरी आहे म्हण मला वहिनी किंवा हे म्हणायला पाहिजेत ना मुल आजूबाजूची सुधा वहिनी म्हणतं सगळे मला दिदीच म्हणतात सगळे जण मला दीदी म्हणतात मलाच आश्चर्य वाटतं मी कॉलेजमध्ये जाऊन बसलो मुलं येऊ पर्यंत म्हणजे बु वैगरे वाचत बसूयात म्हणून आणि मग ड्रेसेस घातलेला पहिल्या दिवशी आणि एका कोपऱ्यात साईडला बसलेलो कोणाला माहितच नाही की मी त्यांची टीचर आहे आणि सगळी मुलं वर्गात आल्यानंतर ना पहिली बेल वाजल्यानंत मी उठलो आणि बोर्डवर लीहायला सुरु केलो अवा हे या टीचर आहेत उठा उठा उठा गुड मॉर्निंग करा मुलं म्हणाय लागले म्हणजे कसं असते आपण आपलं शरीर ठेवण्यावर असतो आम्ही एवढ्या टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये हाय हे आपण आपल्या शरीराला सांगायचंच नाही. हा टेन्शन हाय आपल्यापेक्षा हम्म आपल्यापेक्षा काहीच मोठं नाही असंच ठरवायचं आपण आपण सगळ्या
तीसचीच आहे पण मी वाटतं म्हणजे मी खूपच नुकसान केलेलं वाटतं ग माझं याचं शी मला आता खूप असा याच्यासारखं वाटतं
तुम्ही एकदम पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये राहावा तुम्ही जर त्या लोकांच्यामध्ये राहतच ना त विचार यायला सुरू होतात त्याला काही कारण नाही तुम्ही फक्त ना छान छान असले गोष्टी ऐका ना मोबाईल व इन्स्पिरेशनच्या मस्त मस्त असं प्रेरणादायी गोष्टी ऐका कथा ऐका की माझ्यासारखं कोणच नाही मग तुम्ही जे सांगेल का नाही ती दहा माणसं पण ऐकायला सुरू करणार बघा. हे व्हय व्हय ही लय भारी सांगत्यातुमच चुकीचं असल तरी म्हण अ नाही नाही केलं तुझं बरोबर होतं माझंच काहीतरी चुकलं असणार असं म्हणनार.. लोक भले तुम्ही सल्ला देऊ देत तेव्हा म्हणणार नाही तुझं बरोबर हो माझं चुकलं काय तरी वाटतं असं म्हणणार.
बापरे खूप हे विचार यायला पण. यायला पाहिजे पण मी करेल. ट्राय करेल तू आज जे सांगितलंय ना ते सगळं मी ऐकल हो. ऐक ना.
आपलं एवढं शिक्षण आहे आपलं एवढं वाचन आहे तर आपलं होत आहे ना.
हॅलो.
हा.